बोला की. जेवण झालं काय?
होय जेवण झालं बघा. तुमचं?
होय झालंय की.
हा हा.
काय नाही.
बाकीच आवरलं सगळं भांडी वगैरे घासली. आता म्हटलं बसायचं थोड्या वेळ झोपायचं तुमचं आवरलं.
हो आवरलं बघा आम्ही पण झोपणार आता.
हा हा.
हम्म.
का आणि काही काय केलता जेवायला?
जेवायला आज बटाट्याची आमटी, चपाती, भात. भाकरी
हा हा. हम्म. मी पण डाळ कांदा चपाती, भात. मीच केलता सकाळचं होतं थोडं त्याच्यामुळें थोडंच केलतं.
हा.
हा काय काम वगैरे काय करता? का घरीच अ
काम काही नाही घरीच असते.
हम्म हम्म.
मुलगा लहान आहे त्यामुळं
होय?
हम्म.
किती वर्षाचा आहे मुलगा?
मुलगा झाला चार पूर्ण झाली.
हम्म हम्म.
आता स्कूलला जातो. इंग्लिश मिडियमला घातलय आमच्या गावातच.
हम्म. कोणतं गाव तुमचं?
इड यावी
येळावी हा हा.
हा तासगावच्या पुढं.
हा. ते अनुराग त्याला फोन केलता काय?
होय होय केलावता.
हा ती बहीण आहे माझी.
हा हा त्यांच्याकडवून कळाला तर तुमचं नाव तेन विचारलं ना मी त्यांना.
हम्म हम्म.
पण त्यांना नाही समजलं की मी कशी विचारते ते मी तुमचं माहिती मी मावशीकडनं विचारली होती ना.
हा हा.
हा पण त्यांना नाही माहिती की मी तुम म्हणजे
होय ती मला म्हणली. हा ती मला नाही म्हण मला तर मला पण माहिती नव्हतं ना तू येळावीच आहेस ती, मग ती म्हंटली मल नाही यावेळी ते एकटे एकट्यांचा फोन आलता त्यांच्यासोबत तेवढं बोललं. मग बर बर म्हंटलं आता मग समजलं तु तूच केलतीस ते फोन.
हा झालं आमच. त्यां तुमच्या बरोबर चार चार कॉल तर झाले असतील दोघींच.
हा हा तिला पण नेटवर्क नसते ना.
आवाजच येत नाही त्यांचा.
होय ना.
तरी त्यातनच हा काय येईल तेवढं ऐकालं.
हम्म हम्म हम्म हम्म. आणि काय मिस्टर काय करत्यात?
मिस्टर शेतीच करत्यात. मार्केट माळव तेन असतंय.
हा हा. माळव केल्यात होय? का हम्म काय केलंय माळव?
वांगी होती वांगी आता काढलेत, झेंडूची फुलं लावलेत.
हम्म.
हम्म.
झेंडूचे फुलं मग ते असं रोज तोडायला लागतात ना ते
अजून नाही चालू झाले हो.
आता कधी चालू होणार ते?
गौरी गणपतीला होतील चालू.
हा हा मग कसं घरून तोडता.
हो आता बघायचं त्या त्या वेळेला कशी फुलं राहते त्याच्यावर राहील.
हम्म हम् जास्त असत्यात काय?
हा आता जास्त असते.
हम्म. घराजवळ आहे शेती का लांब आहे.
लांब आहे दोन तीन किलोमीटर असेल होय. कधी नाही एवढं.
मग फुलं वगैरे तोडायला जात नाही?
नाही.
हम् हम्.
सासरे असते मिस्टर तेच आणि ते पाहाठायच थोडायला लागतंय ना.
होय पहाटेच लागते.
हम्म हम्म त्यामुळे नाही.
हम् मग वांगी काय बाजारला घालत हम्म बाकीचं काय माळवं?
न
हम्म.
द्राक्षाची बाग असते ती वर्षातून एकदा
होय ते काय वर्षातून एकदा. आता काय त्याजे चालू आहे अशील द्राक्षच्या बागेचे. म्हणजे असं त्याचे आता
खुळा.
काय कायच ती प्रक्रिया हा खुडा चालू असतो.
खुडा चालू हा आता काडी पिकवायची ना.
हा हा. पाणी मग त्याला द्राक्षच्या बागेला वगैरे स्कीमच.
घेतलय आम्ही नदीवरची ही करून पाईप लाईन हय ना.
हम्म हम्म हम्म हम्म.
आणि बाकी?
काय नाही बाकी निवांत.
तुमच्या इकडे काय असतय.
आमच्या इकड जरा बऱ्याच जणांचं ऊसाची असतात आमच्या इकडं.
हा हा.
हम्म द्राक्षे नसतात इकडे जास्त ऊसच असतात. कौचित कुठ तर बाग आहे द्राक्ष बाग आहे तुमच्या इथ बागा जास्त आहेत काय?
होय बागांचं आमच्याकडे प्रमाण जास्त आहे.
हम् हम्.
हम हम
आमच्या इकडं ऊस आहे जास्त.
हा हा, हम्म हम्म हम्म
माळवत येन कोणत कवचित करतात मग
ह, ह
हम्म
तुमच्याकडे यात्रा प्रसिद्ध आहे ना.
होय होय काय? दसऱ्याची. दसरा प्रश्न. सिद्ध सिद्धराज महाराजांचं मंदिर आहे आमच्या इथं मग. त्याची यात्रा असत्या प्रसिद्ध मग ते घर स्वच्छ करायचं, म्हणजे देव बसायच्या अगोदर सगळी. च करतात सगळे जण पण आमच्या इथ जरा कडक असत ना
हम्म
हम्म मग सगळं घर वगैरे स्वच्छ करायचं एक एकदम परत बाकीच पण काय चालत नाही आपलं
ह, ह
शिवता शिवत बाकीच, सगळं मग ते पंधरा वीस दिवस. तसल काही नाहीच, ते आणि मग. परत देव बसल्यावर मग अ आपण गोमित्र वगैरे, मारायचं रोजच्या रोज. हे सगळं चालू असतंय आणि परत देव उठल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी दार ओढते मग दारू मध्ये आपलं ते काय ते म्हणायचं भुईचक्कर परत सूर्यबान देखावे असले सगळं असतय, बघायला बघितलंय का कधी.
नाही तरी.
आता आला तरी या कधी हम्म, हम्म भरपूर असते, चांगलं बघण्यासारखं त पूर्ण एक, रात्र असते जगायला. हम्म. शेंगाट वगैरे करत्यात माहित आहे, का शेंगाट वगैरे काय.
नाही, नाही
हम्म तो झाडाचा बुंदका असतोय मग अ मोठा आणि ते मधे असंत, त्याला होल पाडतात.
हम्म.
आणि त्याच्यामध्ये मग ते दारू परत माती चेन भरून भरायचं अस एकदम असं दाबून, दाबून भरत्यात ठोकून, ठोकून पण तेला आणि परत मग ते ते ग्रील मशीन नसते, का होल पाडायचे.
आ.
त्यांना परत होल पाडतात मध्ये ते ठोकलेलं असतय त्याला आणि त्याच्यामध्ये मग वात घालायची आपली फटाकड्याची वात कसे असतेत ना
ह
ते वाती घरातच करतात सगळेजण मग तशी ते वात सोडतात त्याच्यामध्ये आणि परत मग हा, परत मग ज्या दिवशी दारू उडवायची. त्या दिवशी मग ते, तिथे न्यायचं शिंगाट ते. आणि तिथं डबरा काढायचा आणि त्या डबऱ्यामध्ये ते ठेवायचं त्याच्याच उंचीचा डबरा काढून त्याच्यामध्ये ठेवायच, ते. आणि परत लाववायचं ते.
हम् ह.
उडते ते, दिवाळीला छोटे छोटे झाड मिळतात नाहीत आहे ना. हा मे तश प्रकार उडतते.
हम्म. छान असते बघायला.
ऐकून माहिती.
हम् बघितलं नाही काय कधी?
बघितलेलं आहे कधीच.
हम्म. आहे रिचके असं, पण पाणू केलं की असं काही नाही वाटत ना.
हम.
हम्म. आणि काय? तुमच्या इकडे काय असते? मंदिर कुठलं आहे तुमच
इकड सिद्धनाथ असं जईब मंदिर. तम्यवसम जेकलं.
असस्ते काय?
हम्म चैत्रला, चैत्र मेनत असते.
हा हा.
त्यावेळी यात्रा भरते हा!
हा.
मग दोन दोन दिवस असते, दोन तशी पाच दिवस यात्रा असतेच. पण दोन दिवस. बघण्यासारखं असतं, पालखी ते निघते मिरवणूक असते. डॉलबी वगैरे बर परळी असते, सासणकाट्या निघतात ना त्या वळेला ज्योतिबाच्या?
हा हा. होय त्यावेेळेस निघतात चैत्र महिन्यात, तासगाव मध्ये पण सिद्ध नाथची असस्त्र असते ना, अष्टमीलाच असते वाटतं.
होय काय? तासगाव मधलं काय नाही माहिती हो एवढं.
होय अष्टमीलच असते यात्रा त पण.
हो बंद करू का?
हा करायची!